हा बोला हो येतय आहे
फुटबॉल तर झालं पाहिजे आपल्याकडे हा बोला ना बोला बोला तुम्ही बोला
नाही नाही बोल काय बोलततस
फुटबॉलचं झालं पाहिजे चांगलं आपल्याकडे खूप चांगले प्लेयर होते बसतील
मोण नलस पायर पण आजकाल तो पण जास्तच फुटबॉल खेळतोयस हम्
तसं काय
हम् नक्की नक्की काय कराय नक्की काय चालय तुझं
कुठे ऑफिसमध्येध्ये
होरे
ते कसं आहे
हा स्पेशली माझ्या बरोबर ह ह हा हा बोल बोल हा
मला तुझं काय बोलणं वाईट वाटत नाही तुला माझं काय बोलणं वाईट वाटत नाही आपण तेवढे आपले माइंड मोठे आहेत आपण तेवढे तर आपण काय कर मी काय ठरवलंय की दुसऱ्याला काय बोलायचं असाल ना ते आपलं आपण बोलायचं आपण काय मला लावून नाही घ्यायचं आपण समजायच की बा हा मणा नाही बोलत आहे हाुसरा कोणातरी बोलतोय
ओके म्हणजे म्हणजे मी करतो कसच तो करतो आता
आता आता आजची सांगतो ना गोष्ट आता आज मोहनने बिस्किट खाल्लं बरोबर दोन तीन दिवस आधी त्यांनी खाल्लं होतं तर त्या आम्ही हसतोय तर त्याला कळत नव्हतं का हसतोय तो
हा हा
अ शरद ला बोललो क अरे बघ जिमलातो आणि बिस्किट खातो जिमला त मिसकततो काय मतलब त्याचा मग तो लास्ट नाही बोलतो होत काय करणार बोलतो मग त्याला बोलल मी अरे खायचं रे खायला काय माणसाने खायचं भूक लागली
हा अरे नेटवर्क मध्ये नेटवर्क जातय हा नेटवर्क जातय मध्ये हा ये निक ओके नाही नाही मी पण फॅमिलीच ट्रेन
ओके ओके आता हा येतोय का आवाज तर त्याला त्याला त्याला बरोबर कळलंी का बोललो ते त्या काय होत मागच्या मागच्या आठड्यामध्ये एकदा म वडापा आणला होता भूक लागली होती खूप
हा हा
तर मला बोलतो तर मी पण जिम करता व्यायाम करता आणि वडापाव खाता म्हणून लास्ट टाईम एकदा त्याला म लास्ट टाइम बोललो होतो अरे कोणी मला बोलायचं कारण नाही माझ्या पैशाने मी खातो होते त्याला बरोबर कळलं की हा हा मलाच बोलत आहे मग त्याला मी आज बोलो बिस्किट खातो जिम लावतो काय मतलब मग बोला रे खायचं आपण तू पण खा त सगळे खातर कोणी कोणाला खायणार बलायं नाही
हम
आता गप बसला तो आता पहिले आपले साहेब पण बोलायचे ना खूप अरे तुम्ही हे न खाऊ ते न खाऊ आणि स्वतः खायचं असेल तेव्हा कधी कधी खायचं रे कधी कधी खालने काय होत नाही म्हणून मी वाटतो डायलॉग आज मटला की दोघांना कळू दे आणि मुद्दा मग फ्राईड राईस माला मला कोण काही बसून बोल असत कधी कधी खाल्ल चालतो तुम् स तशी बोलली होते माता यसम खातो का बाहेरचं नाही ना तुम्ही का आप डबा खातोय ना मग आज खाल्लं आज खायचं कधीत खायं
हे तर राहच रे खायचं रे असं काय नाही रे बॉडीला बॉडीला ना सर्वच. तेच बॉडीला सर्वांचीच गरज आहे नुसतं चांगलं किंवा. ह वाईट असं काय नसतं.
बरोबर जेम र ते. खायच बरोबर बॉडीला सगळ्या गोष्टीची गरज आहे.
तुम्ही त्याच्यामध्ये पण जर कॅटेगरी शोधत राहिल मग तुम्ही शेवटी आजारीित पडणार ना.
आता लहानपणापासून एवढे मोठे झालेत आपण तेच खाल्लंय. आता मोठे झालं तुम्ही बोलता या ह्याच्यामध्ये किती कॅलरी या ह्याच्यामध्ये किती. प्रोटीन आहे मग लहानपणापासून असेच मोठे झाले का.
ह ते तर आहे रे मला पण कधी करी हसायल आहे तर रे. काय करणार ह असू शकत नाही ना.
ह
मग तुला मध्ये डायलॉग मारतो मी कधीतरी
हा
ह
नाही मी समजून घेतो.
हा ते तू समजून घेतो रे. म तु डयलॉग कोनला ह ह.
काहीत वेगळा डायलगात हसनावर घेऊन जातो.
हा हे तर आहेच
बाकी
बाकी चाललंय.
खायचं रे आणि आता बघ ना आपल्यासमोर. आपल्यासमोर सगळे जण चांगले खातात आपल्याला काय माहिती मागे काय खात असतील.
हो तेथर आहे
काय आणि ठीक आहे माणूस एकट्याचं महत्त्व एकट्याचं बोलणं सगळ्यांना लालूचकतो. पण घरी घरी तर तर सगळ्यांच मनाचं करावं लागेल ना. घरचं का आपल्याला काय माहिती कोण काय करते कोण काय नाही खाते कोण उपस्थित राहते.
हो मग
आता बघ आता एसी वरून आपल्याकडे खूप जण म्हणायचे की शना पाहिजे एसीची गरज नाही लागणार आम्हाला पण लागणार कधीच लागणार नाही हे नाही ते नाही मग आता प्रत जेव्हा प्रत्येनी त्यांनी एसी घेतला तेव्हा काय बोलत नाहीई एसी होतच नाही नाही नाही जो मग पहिल्यासारखं मग काय मग काय निघलं माहितीय का पहिल्याचे उन्हाळळे चांगले होते ते आताचे उन्हाळे जाम खराब आहे त्यामुळे एी लागतोच
हो याशी लागतोच एसीच काय बाबा
ते आज नाही का आपलं बोलणं झालं होतं गादी गादीवरून ते मी मी पण तीन वर्ष आम्ही नायगॉलरशिप्ट झालो ना मिनी साईन म लाग जॉ आ आमच्या द प मेझॉन वरून मागवली होती कापसाची चांगली होती पण ते त्रास होतो मग आम्ही काय विचार केला अरे आपण असे तसे आपण असे आपले पाच सहा हजार रुपये खर्च होतात असे महि्याला कधी समजत पण ना आपल्याला त्यापेक्षा मग दहा बारा हजार मध्ये चांगली गादी भेटते तिला दहा वर्षाची वॉरंटी आहे ती एकदा घेऊन बघू एकदा चल खर्च करू एकदा असं तस पैसे जातातच आपले
ते तर आहेच रे
दर महिन्याला समजा दोन हजार रुपयाचे काय आपण फालतू खर्च जरी केला त्यापेक्षा मग तेच वर्षाचे दोनोन हज रुपये ई एम आय न इते चांगली ग आधी
गादी घ यायची रे गादी पण म्हणजे कसं माहिती आपण आपण कम्फर्टेबल आहोत त्या गादीवर झोपल्यामुळे तर मग गादी घ्यायला काय प्रॉब्लेम नाही दुसरा काही म्हणूत रे आणि तुला तशी गादी आवडते मला वेगळी गादी आवडते त्या प्रत्येकाच्या नाही नाही मी तुला काय म्हणतोय प्रत्येकावर असत ना प्रत्येकाच्या सीट्युएशन आहे प्रत्येकाला प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे
आवड निवड वेगळी हां सिच्युएशन सेम सग्यांची या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सिच्यएशनच काय नसं
हा मग तेच असतं ना आता तुला आता बघ आता बघ सांगतो तुला हो तुला फुटबॉल आवडतो मला क्रिकेट आवडतो मला फुटबॉल आवडेल अस असं नाहीय ना कि किंवा तुला क्रिकेट आवडेल क्रिकेट आवडेल असं नाहीय ना तुला ज जमणार तुला जे आवडणार ते तू खेळणार हा उद्या तू तुला वाटलं अ मी काश्मीर राहतोय म्हणून मी पण काश्मीरला येईन असं नाही ना तेवद्या तू रायगड वर जातोयस तर मी पण रायगडवरर येईन असं नाही ना प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे प्रत्येकाला टाईम पाहिजे प्रत्य प्रत्येकाला कामं असतात प्रत्येकाला त्याच्यातून वेळ काढत असतो तरत तू जमणार ना
हमं
आता हे प्लन करतायत पुढे पुढे बजेट यांच वाढू देई बघ कसे प्लॅन कॅन्सल होतील
हो ना
मग
मी मला खूप आवडला प्लॅन माहिती आहे का मला स्वतःला जायचंय पण ती वेळ आहे ना पंधरा ऑगस्ट ची ती तिथे जाण्यासारखं नाहीये गर्दी असणार खूप पोलीस प्रोटेक्शन पोलीस असणार नीट थांबते नीट आपला जो इतिहास आहे महाराजांचा ति जी पावनभूमी आहे तिला हात लावायचा आहे ते माती हातात घ्यायचे ते सगळं फील करायचंय तेव्हा नाही करता येणार
बरोबर नाही असं आता आता पण जाऊ शकतो अरे काय इश्यू नाही फक्त कसं आहे लोकांनी सगळं टाइमावर केलं पाहिजे म्हणजे सकाळी लवकर निघालं पाहिजे पहाटे पहाटे तर या लोकांना ट्राफिक मिळणार नाही निघताना पण अशी वेळ बघ ली पाहिज कीहाटे पट तिकडून निघाले पाहिजे त ट्रॅफिक मिळणार नाही हे जर त्या पीक आवर्स आहेत त्याच्यामध्ये जर निघाले तर मग अडकले लोगं मग काय
नाही हो सुशील भाऊ आता आता पीकआवर्स संबंध संपला आता युट्यूब आल्यापासून सगळ्यांना माहित आता उशिरा कोण निघत नाही उशिरा फक्त बस न जाणारी मंडळी किंवा ट्रा्हल्स न जाणारे मां स्वतःच्या गाड्यान जाणारी मंडळी पहाटेच निघतात ह्यांना रात्रीच तिकडे जाव लागणारे
हा मग तेच तर रात्रीच जावं लागणार ना मग तेच तर प्रॉब्लेम आहे ना हा मग रात्री जर गेले तर रात्री जाताना इकडे ट्रॅफिक नाही भेटणार या लोकांना सगना ट्रॅफिक भेटणार मग मग हा मग तेच तर आणि लँग वकेंड आहे आणि सगळं सगळेजणच निघणार त्याच टायमाला आणि त्या टायमाला निघाले हा.
तोच रस्ता आहे जेवढी प्रेक्षणीय स्थळेत ना महाराष्ट्रातली तिकडे जायला. तोच एक रस्ता आहे तिकडे असं पण तू आता पण तू शनिवार शुक्रवार रात्री निघतो किंवा शनिवारी सकाळी निघ तू पुण्याला जायला आता नॉर्मल वेळेला पण कसलं ट्रॅफिक लागतं वीकेंड ला सुट्टी पण आहे सगळ्यांना
सगळेच झाडून निघणार.
म्हणजे ज्यांना शनिवारी सुट्टी नसते. ते त्या शनिवारी बाहेर नाही पडत पण त्यावेळी शनिवारी पण सुट्टी सगळ्यांनाच आहे. त्यामुळे सगळेच बाहेर पडणार त्याऱ्या दिवशी बघू सोमवारीे आले पाहिजे फक्त कंपनी सुट्टी लागेल.
नि तरा आहेत र. तला प्लन चांगला आहे ररे प्लनचा काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त फक्त या लोकांनी दिवस काय ते दिवसनी वेळ नीट निवडली पाहिजे असं काय?
हो बरोबर.
नाही तर मग म लोक जाऊन फसणार.
बसणार हे. शुक्रवारी सकाळीच निघाले किंवा दुपारी निघाले ठीक आहे पोहोचू शकतील पण शुक्रवारी संध्याकाळी निघणार ऑफिस नंतर
हो
ते मुश्किल वाटतय म्हणून
मुश्किल तर आहेच बघू आता
इथून त्यांना ठाण्याला पोहोचलाच त्यांना नऊ साडेनऊ असतील.
हो हो.
ह बघू आता जाऊ दे आपण तर चांगलाच विचार करायचा
हो ते तर आहेच नाही तर आपण आपलं तर आपला तर रिसोर्टचा प्लॅन होता रे. आपण गेलो असतो.
हे आपण इथे जवळपास कुठेही गेलो असतो. पुढच्या महिन्यात ना.
हा.
हा बघू ना पुढच्या महिन्यात
ठीक आहे ठीक आहे आपण बघू.
हम्म. पंधरा ला ना चौदा पंधरा ला ना ते तेव्हा भरपूर टाईम अजून तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून जाणार आहे.
नाही तरी पण रेट फिक्स केलेली बरी रे. तर आता माझी ट्रेन पण चालू झालेली आहे नेटवर्क जाईल. मिठ्ठा होतो हा का चाल मग तू पण पोत आरामात. अर तू पोचला ना.
हो मी पोचोचो.
आ तू बरं आहे ठीक आहे आम्ही पोचतो बाबा चल चल बाय.
हा बाय बाय.